हॅलो.
हॅलो. हा येतो आवाज,, हम्म हम् हम्म, काय म्हणताय कशा आहात?
मस्त.
खूप दिवसाने, आम्ही पण मस्त.
खूप दिवसांनी,, पाऊस आहे का?
पावसा काय भरलाय चांगलाच, भरून आला आताच, हो सग- -काळी होता, दुपारी थोडं एवढं ऊन टाकलेलं जरासं आत्ता, आणि आत्ता पुन्हा भरलंय परत.
होय होय, इथे पण तसंच आहे मध्ये मध्ये पडतोय.
हो ना,, छान छान स्टेटस ठेवता ओ तुम्ही. चाफ्याची फुलं, केवढी आहे
हो भरपूर येतात.
हा ना.
हं हं, ती खाली खाली हायत तेवढी येतात हातात हाताला, वरती येत ती मग
हम्म हम्ऊ हम्म, बाकी काय म्हण तब्येत वगैरे बरी आहे तुमची?
-एकदम, तुमची शाळा झाली ना चालू?
हो झाली झाली हो चालू झाली हो, हम्म तेच.
तब्येत मस्त एकदम,, गावाला आल्यावर काय मस्त
हा, मस्तच ना हो ते तर आहेच, मग कि झालं तुम घराचं काम पूर्ण झालं??
हो हो, आमच्या घराचं काम झालं पूर्ण, थोडसचं आता बाकी आहे.
झालं ना, बाकी आहे ना, हा, तेच, तेच, तेच
हो! आहे थोडा.
हम्म!
हा, ना! तुमचा आवाज थोडा थोडा मध्ये ब्लर होतोय, असा रेंज व नट नेटवर्क नाही का व्यवस्थित?
आहे, आहे, आहे.
आहे ना, हा, हा, हा मध्ये, मध्ये आवाज थोडासा ब्लर होतोय.
ते मध्ये, मध्ये जातं आता पावसात पावसामुळे
पावसात हो, हो, हो, हो तेच, तेच.
बाकी पाणी, बिणी, किती की केवढं आलं होतं?
आपल्या इथे ना, म्हणजे आपलं पाय बुडेल इतप इतपत होत म्हणजे असं. म्हणतात. म्हणजे मी काय बघायला नव्हती गेली, हा मी नं माझी पण तब्येत बरी नव्ह ते ना, मी हित गेलीच नाही. दोन तीन दिवसानंतर गेली. हम्म! दोन - तीन दिवसानंतर गेले. हम्म!
पण खूप, नुकसान खूप झालं लोकांचं. प्रचंड नुकसान झालं. सगळ्यांचं, हो, हो कारण खूप पाणी आलेल. म्हणजे, दोन हजार पाच नंतर आता या वेळेस जास्त आलं पाणी. त्याच्यापेक्षा पण जास्त आलं.
धान्य वगैरे सगळं भिजलं.
हम्! भिजलं हो, हो, हो. ते खाली पूर्ण, स्टँडच्या इथलं थोडं खालच वगैरे खूप म्हणजे, पाणी झालेलं तिथे. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. त्या साईड ला वर खूप पाणी आलेलं तिकडं.
हो का!
हम्म! अच्छा! बाकी, आषाढ एकादशीचा काल उपास झाला की, नाही?
हम्म! झालं ना आज सुटला उपास.
हम्! हो ते वारीची लोक जेव्हा होते तेव्हा मी पुण्यातच होते तिकडे, आमच्या इथे बिल्डंगच्या इथे राहायला पण गेलती काही लोकं.
हो, अरे वा! मस्त ना पुण्याला तर थोडं जरा मोठ्याच्यात. ते सेलिब्रे करत असतील आषाढी एकादशी.
होय, होय भजन वगैरे म्हणतं आहेत. हो, भजन वगैरे म्हणत होते. रात्री आले तेव्हा हो, प्रत्येक बिल्डिंगच्या खाली त्यांना जागा दिली होती. म्हणजे असं राहायला वगैरे. हो, काही जेवण वगैरे पण दिलं म्हणजे असं छान सोय करतात.
करतात. हो काय! चांगलंय, चांगलंय, तेवढंच कसं आपलं
तेच! हो ना सेवा, हो मग तेच ना. आपण नाही जात पण सेवा तरी करावी ना.
अरे हो, ते त आहेच.
म काय, काच, हो इथं पण बारीक बारीक आहे.
हम्म. गावचं वातावरण एकदम फ्रेश असेल न तुमच आता?
हो, एकदम एकदम फ्रेश, एकदम फेश, हो हो.
हम्म.
भाजी लावलेली आहे थोडी थोडी मग ती भाजी काढून आणतो. सकाळी आता काल ह काल पाल्याची म्हणजे माठं इकडे माठाच्या भाजीला पाल्याची भाजी म्हणतात. हम्म.
हो काय.. हा हा हा हा हा तो पावसाळ्यात येतो तो माठ न. तो गावठी असं..... त्या मोठ्या मोठ्या पानांच्या
हा ते हचीक- रानभाजी, ते करटुलं म्हणतात न, काटलं म्हणतात इकडे.
कर्टुलं, हो हो, माहिती माहितीये. कर्टवले कर टवले म्हणतात इथे. छान लागते त्याची भाजी. हम्म.
टाकळा एक दिवस आणला होता, टाकळ्याची केली.
हो काय.
एक दिवस भारंगीची केली.
फ्रेश, अरे वा! ! एकदम पूर्ण अशा रानटी भाज्याच खाल्ल्या त्या मस्तपैकी. हो.
रादटी भाज्या .
हो काय.. चांगलंय, चांगलंय.
ह.
म्हणजे तुम्ही एकदम अशा नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या भाज्या.
अ ह्य.. नैसर्गिक पद्धत खातोय आम्ही सध्या. हह.. कशाशी संबंध नाही बाहेर मगाशी.
नाही, हो, हम्म... चांगलंय, चांगलंय.
बाकी मोबाईल आहे म्हणून बोलता येते बाकीच्याशी बाकी नैसर्गिकच सगळं.
नैसर्गिक. हो हो हो.
वांगी आलेत वांग्याच्या झाडावर.
अरे... वा! ! मस्त.., मस्तच., चांगलंय... चांगलं. य..
हो
हा, बाकी कधी इकडे येणं कधी होईल, तुमचं आता?
आता, आम्ही येणार आहो तिकडे, बुधवार म्हणजे ब मंगळवार, बुधवारी येऊ. तिकडे....
मग येऊन जाईन म मी. हं.
हंहंहं येऊन जा, येऊन जा. मं तुम्ही, गेल्यापासनं भेटलाच नाही ना अजिबात.
अ हो... ना... तेच. चालूये ना सगळीकडे.
सगळीकडे. हो
त्याच्यामुळे.... होय. तेच... तेच... बाकी बर आहे....
हो.. मी पण आता बरेच दिवस गेलीच नाही ना, हो.... हो... बरेत, बरेेत, बरेच, बरच हा बरस तब्येत सांग ना बरी नव्हती ना? तो उद्यापासून जाईन आता...
हो का...
हम्म.....
ठी
अे गुरुपोर्णिला अक्कलकोटला जाणारच कि नाही?
आता सध्या तरी नाही ग पक्षी व भरपूर आहे, तिथे
हो काय, हा... हा... हा... असं ना झाडं वगैरे आहेत. ना भरपूर
हो... भरपूर आहे. भरपूर
तेच, हम्... हम्... हम्म... हम्... हम्... तेच त्याच्यामुळे, कोणाला फोन बिन करणार. हा बोला.. बोला....
अक्कलकोटला आत्ता तरी नाही. म्हणजे, म्हणत होती बहीण येत तेस का म्हणून, पण नाही म्हटलंसारखं फिरण चालू आहे. ना मग म्हटलं. म्हटलं आता जरा आवर येईल घरातलं तरी
हा... हा... बरोबर नाही.. नाही.. तेच- गुरु पोर्णिमा आली ना म्हटलं बुधवारी आहे ना? त्यामुळे बुधवारी आहे. हो पाऊस पण आहे ना खूप. यावेळेस नेमकी, कुठे बाहेर पडायचं म्हटलं, तरी भीतीच वाटते्. पीक अडकल वगैरे तर टेन्शन परत ते.
हो मागे नाही का, गाड्या त्या अडकल्या होत्या. सगळ्या दोन, तीन,
हो... हो... हो. तेच.. तेच... पूर खूप आल्या त्या दरम्यानची गोष्ट ना मग
आमचे इथले पण आहेत ना, तर ते काल सांगत होते बाई, अगं बाय, तुझ्या गावाच्या जवळच म्हणे....
हा.....
ते म्हटलं, दोन दिवस माझा भरं गाडीत म्हटलं मग सांगायचं, माझ्याकडे ना, पण येणार का? म्हणजे, आमतेथ याला पाण होतो, ना सगळीकडे.
पाणीच होत, हो.... बरोबर त्याला, काही सोर्सेस नव्हता. हो...... मग, तेच ना ते पुराने तर आणलेली लाईट नव्हती. पाणी नव्हती तीन दिवस खूप म्हणजे?
खरंच....
सगळ्यांचे हाल झाले. त्या बाबतीत
हाल झालंय हो.
हो
बाकी आता द वगैरे थोडा कमी झाला.
हो हो हो गरमच तेवढ आहे तरी पण थोडा जरी पाऊस बंद झाला तरी लगेच गरमी होतीच लगेच गरम वाटत असेल थोडा जरी पाऊस थांबला तरी लगेच हां तुम्हाला आता तिकडे गावी जाणवत-
नाही थोडं आहे ऊन पडलं की त ऊन पडलं की गरम होत.
हम्म तेच अच्छा
सोन चाफ्याच झाड भरलंयल फुलांनी
हा ना मी पण आता घरी गेलो दाम च्याडे पण ना घरी माहेरी तिथे पण अस हा भरपूर पप्पा एवढे खूप फुलं काढायचंय
ह का
पावसाळ्यात येतात तर बहरच वाटतं पावसाळच्या भरपूर येतात फुलं हम् खूप फुलं येतात चाफ्याची देवाला वाहिले की सर त्या रूम मध्ये नुसता वासच वास
वास च वास मी रोज, रोज घाल ते तर दिवसभर थोडा, थोडा मध्ये, मध्ये येतच असतो
असतं ना मग डोक्यात असेल तर मग काय कंटिन्यू वास सोबत
कंटिन्यू हो, हो
हम
छोटू असेल ना तुमचा सोबत तुमच्या हो
तिकडे सध्यात आलाय काकाजवळ करायचं रीचार्ज मारायचा काय
हा तिकडे जास्त इंटरेस्ट असेल
हा, हा आणि फिरायचं सारखं
सारख हो गाडी हा बरोबर सुट्टी हा बरोबर त्याचा आवाज येतो त्याचा बोलण्याचा मध्ये, मध्ये, मध्ये
हम्म हा तेच आवाज येते हो मध्ये म्हणून म्हटलं छोटू असेल ना सोबत तुमच्या आता हम्म, हम्म
बाकी काय ठेऊ मग
ठीक आहे चालेल, चालेल हो ठीक आहे ठेवा, ठेवा ठेवा, ठेवा चालेल हो ठीक आहे